हॅलो.
हॅलो हा आवाज येतोय ते अमृत फोन केला आवाजच यांनी म्हणून मला आवडतस का यांनी माज फोन करा झाला.
नाही म मी केले होते मला केला होता
हा ना मा याचेव मी आवाज व आहे ना पार्सल करती घरी नानाकडं.
नाही मी केला तिला ति तिनेनी केला मला अजून
तिचम् आली ती दाख म पाहिला ते तिन फोन केला म पण मग ते सगळं चालू व्यवस्थित झालं गे आता क्लिअर केलं तर ते फोनचाच आवाज आहे आप तिचा नाही य आपल्याला आपल्याला केल्याज ती काय बोलरली काय नाही आपण इकडून फोन केला का आवाज नाही जातो. हा जेवण झाले.
नाही येव कारायचे आजून
हो का आणि बसले अजून मला भाजी करायची ये ना.
मला शाबूदा करायचंय अजून बसले तर मला एक कॉल करून
हा. हा ना आमचं बी कुठं हे काल आमचं चार दिवस चोरीला गेलं च चार वाजत आम्ही वरच गेल्यावर पूजेचा फोन चोरीला गेला अआई धर
कुठते?
मळ्यातूनच ना घरूनच ना आमच्या आता आता कालच्या ज्यांना चार्जर चोरलं तर त्यांनाच फोन चोरला असल दुसरं कसकाय कोणी च चोरेन अ हो पहिलांदा लावला बेल गेली बरं.
हम्म.
अ अमोल काय म्हणे लगेच लोकेशन चालू करू म्हणे बेल जात असते. उ चलताचा लोके लकेशन बंद करून टाकलं आणि लगे मोबाईल स्विच ऑफ करून टाकला बेल गेली मॅचन तीन हा लोक. शन बी बंद करून टाकले एक तर गीता किती करड बली अ पूजा गावात गेली ना तर गीताला म्हणेमा फोन चार्जिंग लाव म्हणे मग गीता पण फोन चार्जिंग तमला दिला ना आमच्या घरात लाईटी नव्ह्या आं आमच्या लाईटीच कामचालू होत होतं. म तीन टाक्याल सोफ्यावर ठेवला. अ ती भांडे घासायला गेली मागे मग तिला वाटलं भांडे घाशीन तोवर लाईट इन.
गीता कोणती?
गोट्याची बायको
अरेर.
ते मोबाईल दिला तर मग तीस टक्के चार्जिंग होते मोबाईल स्विच ऑफ न व्हायला पाहिजे ना तरीबी तीस टक्क्यात थोडी मोबाईल स्विचअप होत. आणि तिन काय केलं तीस टक्के चार्जिंग घे म्हणले क शक ये ति काय ये ते. मग गीता म्हणे हा लावते तीने काय केला चार्जिंग घेत. ना सोप्यावर ठेवलं ति लाईट गेली. लेट गेली मग तिला वाटलं आता लाईट आल्यावर लावा चार्जिंगला तोडती माग मागच्या घरात गेली मागच्या घरात पुढच्या घरात येत नाही त्या मोबाईल गायब झाला हा एक तर काल आमचा चा चार्जर गेला आमच्या घरामध्ये किती का बारा वाजे ल कर कारण ते बावीस हजारच फोन घेतला का त्याच चार्जर नेलं नववच
तुमच्या ते दडवा अस कोणठ
हा आता त्यासाठी येले दहा पंधरा मिसतरी तरी लोक आता कोणावर आळ
अरे देवा
आता ते कन्नड कडचे एमपी कडचे लोक आहे
हम्म
ल बाराशे रुपयाच चार्जर गेलं म्हणून गीताई ना ध्यानच मी फोन चार्जिंग लावती ती मागे गेली तर लाईटर्न आली ते पूजाली म्ह मझे फोन दे ते म्हणेज सोप्यावरच आहे मी काही चार्जिंग लावलंच नाही लाईट नव्हती त आणि मग पाहायला गेले तर कुढं सोप्यावर फोन
अरे
खाली गेल्या सगळा स्वपं बाय उकालला आकालला सगळ स्वप पायला सारा घर उचकलं सारा पास सारा काढला तरी पण च पाततानी मग मी लावला तर दोन बेल गेले तिसऱ्या बेलमध्येध्ये की मोबाईल स्विच ऑफ केला मग तिन लोकेशन चालूेल ते स्विचप उघडून लोकेशन बंद करून टाकलं लगेच स्चप करून टाकलं कााय
हम्
त्याच्यानच मंग आज माणसांच रस म्हणजे तुमचे घर सगळ्याच दनकर उघड राहते म्ह दिस कोणाच्या घराला कुल परत नाही नात्या कालचे कररून कस कायच उरले म्हणे
हा
हा म काय केलं सा साखरे डव्यात बर झालं बाई पण साखरे डव्या पाचशे रुपये होते ते पाचशे रुपये गेले होते आणि त्या चार्जरचा कट्टो घ्याला त्याचा विषय जाऊ द्या पण मग बमण्याच्या हाब्याचे पैसे होते माय घरात साडेचार हजार रुपये
हा
नाही आज मी ते गेले फुलप आणल ते ते म्हणे आता उद्यापासून फुलप लावून घेऊ तु आ तय पी मै आवी माय पी म्हणजेमचे म्हणे चोवीस तास कधीच आम घ हलकुल पाणी नाव एवढं म्हणा कधी नाना माणसं सगळे आमच्या चोळीस तास बाहेर आहे ना आ झालो का चालच ना आमच्या कशी चोरी झाली म्हणून
तेच नाही आहे
मग कधी कुलपलाच आम्हाला कामच नाही पडेल कोणी कोणाच्या आमची कोणी कोणाची वस्तू हाता लावीत नाही ना आणि आठ बरं आठ दिवसापासून रिचार्ज नव क का रिचार्ज मारलं तेना याठ दिवस पण डोकलाहीच हो म्हणे बॅलेस मारा वॅलस मारा मारा नच नाही आणि आमोलला वॅलेस मारून नेटकीच गावा गेली होती ल
हा तीन रुपयाला ते भटलात मी कोण चालले ना ते
हा गुरकुलाची दोन शाळेची ड्रेस आणली आणि ती तुम घरी फोन मागूस तर गेला
नाहीई पण अवघड पागली चार्ज नव्हती घरी ते एवढ्या ववर बीस झालं सांगा तरी नीला अस तरला
आणि तीस टक्के चार्जिंग होते प तीस टक्के माझी स्विचऑफ निवत ना फोन
हम्म हम्म
हम् कीरडन तिला काय वाटलं गीताला वाटलं मला भरून मागिते काय कोण म्हण तीन रडनं चालू करून दिलं होतं लेरडपरती तिच्या आज्याला फोन केला त वायर गलं ण आजीला फोन केला आज्याला फोन केला गोट्याला फोन केला मरणातला जायले मग आमोल गेले आमोल बोलले तुला काय आला बाई कोणी काही म्हण तू कायला रडत म्हणे
हम
कसली सांगस
अ
ते कसं आहे ज्याना चार्जर म्हणजे ते चार्जर तझ्याच फोन मोबाईल ला येत होत मग चार्जर ला आणि मग चार्जर नव्ह
मग ते अमोल म्हणते ज्यांना चार्जर चोरलं का त्यांनाच फोन चोरला ते पण ते पोलीस कम्प्लेंट कराच लागत म्हणत
हा मग ते काड वापरते ना आपल्याला
ते त्यांचे ना आमच्याला त्याच्याला सगळ्याच ते जोडेल होतं आणि त्यालाच होतं सारं
ह
त्याच्या ना
अवरल काम
मग काय करू राहील
हडी चालच डोळे पडाता काल केव श करणार काय दिस
हा
डोळे लई दुख राहिले माहित आज पूर्ण
ते चष्मा लावून नाही का काम करीत का तुम्ही लोकच
नाहीय नाही आता चष्मा नाही आता ना
नाही पण मंग बस वापरायच आता मला खरच फरक पडला बरं का आठ दहा दिवसच मी बाहेर नेयत पण संध्याकाळी लावते रोज घराच्या घरात मला फरक वाटला
नाही नाही पूर्ण डोक बी आणि डोळ बी दुकुरहील्या
त्यांना दुखातते लोकचं काम करून करून चष्मा लावून काम करायचं चष्मा लावून काम केला फरक पडतो डोळ्याला हा अ काय रजिस्टर ला मी ना अल काका मणी ये म्हणे मी तु नाव ते येते म्हणे अलका ती चालते नाव ये ना आपल्याला यादी सांगितली की ना नाही म्हणजे आपल्या तुमच्या गटातले आहे आलका आका झाली कचरा अलका झाली या चार पाच जणी अंगठा बहादूर आईना ना
ते जे अंगठे बहादुर तेच देणे मग आपल्याला कारण पुणा त्याला आ पुणा शाळे मध्ये शिकवत नाही का आधार जमा करत त्यां शिकवीत त्या तसं चालवण जाईन
हाव का मग घ्यास दे ना ना आपल्याला समजा मग मतदान कार्ड आहे ना सगळ्याकडे मग मतदान कार्ड नंबर यालपूरढताना
हा
दुसरं कालचे कोणी नंबर देते बाई बाहे बा डायरेक्ट माणते हा पैसेही होते बंद होते बाहेर देत नाही
त्यांना सुप्रिया मॅडम लई श ते आपल्याला लई बोल फडफडा बोलते मग करते बर क असं मीटिंगमध्ये म्हणत नाका होते हेच हेच आपण खरं बोलतो आपण ग खरं बोलतो मग मी प्रत्येक व बोलत होते ना की काय करते
मग आता हे बा आज बी मी आता कांतीलालच्या घरी गेले तिथं बी बायात्या मुसलमानच्या बाया काणी हा बोले तुम आते ओले के जाते ओ लेके बोले कर म्ह ह काय पैसे कर दे कर देती बोले लाडके बहन के ये तुम्हारे लोग आते जाते कागदा ओ कागदा बोलते लेके जाते पैसे बंद हो जा र बोले लोगो लडके बहन के बावरके आजो काची म्हणली असो तीन ज तीन नाव घेतले.
हा मग मी आणलं म्हणून म्हणलेत मी मी आणलं यसााचे अध्यक्ष होत नाही कोणी गटातची येत नाही तुमचा प्रॉब्लेम मी चुराल तेव्हा ते प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम ते चेन मग गटायचा
सुनील सर समजून घेते पण सुप्रिया मॅडम नही समजून घेते नंतर मग
हा
र दोन घटक कर तू मध्ये एक फॉर्म सापडना बँक खात्याचं खाते उघडण्याचा वर पाह नाहीयचा वर ह तिकडे तुमचा फोन आला पाहत हो त ल कसरी यांच्या फोन आला कोणा त मेंबर कराय त्या गडली दोन ग होऊन गेले अस तीन मेंबर अस
तेच ना आता मला हे लखपती जच रजिस्टर लिहायं जोशी सरला फोन केला तर जोशी सर काय म्हणत जस तसच ऑफलाईन आलं पाहिजे आता तस तसच यायला तिनं काहीच लिहिल ना तिं कोरं ठेवेल सारे रजिस्टर आता ते रेकॉर् ती चगडं आहे ती म्हणते म सार उडून टाकला तिच्याकडं काही राहिल नाही आणि मा याच्यातून पन उसणी राहिल मगस डायरेक्ट म्हणत तालुक्याला या म्हणत तुम्ही
हम
हा अ स्प्रिंग जर काढून दिली ना आपल्याला समजा एखांदी मग काही टेन्श नाही हो मग येऊन जात मग ते पा पोन लिहता येईल पण मग आलं पाहिजे ना
हा
तिचं काय का मागच्या वर्षीच आणि त्याच्या मागच्या वर्षीच आणि या वर्षीच काहीच नाही ना
हां
मग आता जवढं कुठं लिहावं म्हणला मि सर ते ते म्हण नाही म्हण तुम्ही तुम्हाला लिहास लागल ना त्या ते याचे फोटो कोणचे कोणचे दिले होते तिन आपल्याला काय माहिती आता चाळीस हजाराचे उद्योगधंद्याचे
के ल स्नेह म्याज जल य तेला स्नेह
त्यांना दयलाच नाही आहे ना
मार नाक लाून बोललात रजू आता बोललेत बोल कस तरी होईल कोणतच कामलीणाररलान मारत सांगर
ते मी म्हणले ना फोन केला जोशी सरला ना म्हणले सांगितलं म म्ह ते सारे ब तिचे कोरे म्हणल लिहिल काहीच नाही म्हण मला काय कळणार म्हटलं तिन काय बरल काय लिहिले म्हणून
चालेल मी तुम्हाला नंतर फोन करते माझ कॉलवर आला
बरं बर टाइम झाला बर
हो